हॅलो, हा कार्य अँप मधून बोलते.
नाही.
कार्या ॲप मधून बोलते.
नाय नाय मोबाईलवर, मोबाईलवर. हा.
तुम्ही कॉलेजला जाताय का दादा.
नाही नाही शाळेला जातोय.
शाळेला जातोस होय, कितवीला आहेस रे. हां.
मी सेकंड इयरला आहे.
सेकंड इयर ला, कोणत्या साईड ला आहेस तू.
मी डिप्लोमा ला आहे.
डिप्लोमाला आहे मग तुम्हाला सध्या कुठ कुठल्या कुठले सब्जेक्ट आहेत? हा.
जावा ऑपरेटिंग सबजेक्ट आहे.
अं मग लास्ट इयर ला किती फर्स्ट इयर ला आहे का सेकंड इयर ला सेकंड इयरला आहे ना?
होय.
आ फर्स्ट इयर ला किती प- पर्सेंटेज पडले?
फर्स्ट इयरला विषय गेलेत ओ का ओ.
कुठलं कुठलं गेल्यात?
त माहीत नाही हो, लय इच्चार करत नाही आम्ही.
का विचार करत नाही केलं पाहिजे न- दादा.
ते आमचा मी बघतो की तुम्ही का विचारा लागलायसा.
ए व्यवस्थित बोला हो मी तुझ्यासोबत व्यवस्थित बोलालोय साया.
हो व्यवस्थित, व्यवस्थित बोलाय एत नाही आम्हाला.
का हो! वाकड तिकडं बर कॉलेज ला कोणत्या आहे तुम्ही?
कोल्हापूरला आहे.
कोल्हापूरला आहेस व्हाय हा हा. मग आणि काय?
काय नाही.
नाही.
नाही.
मग तुम्हाला मागच्या वर्षी सब्जेक्ट कुठलं होतं?
अहो माहित नाही म्हणून सांगालोय आणि विचारा लागलायसा होय.
बर नवीन फोन घेतला का तुम्ही?
नाही नाही जुना आहे जुना.
जुना आहे मग कोणत्या कंपनीचा आहे?
ओपो कंपनीचा आहे.
ओप्पो नवीन आलाय तो काय?
नाही नाही जुना आहे जुना.
होय फाय जी आहे का फोर जी आहे?
आमचा फोर जी.
फोर जी आहे आता फायव जी होत ना की फाय जी होता फोन नऊ हजार रुपयाला घ्याशी-घेशील का नाही.
तीन हजार वब होत तुमच्यासारख सावकार नाही आम्ही.
असं झाल होय हा हा. बघ तुला केला बुकू टेम्पो कुठे आहे माहित आहे काय?
म्हणजे
कुठ हाय सांगा बघू?
अ नदीवर न आलासा की सरळ जायचं तिथं वडा झाड वडाच झाड लागते वडा झाड डाव्या साईडला रोड गेलाय तिथं जायचं. ते दिसतंय डोळ्याला तिथं हाय.
गुजरी मध्ये.
काय माहित गुजरीे काय माहित.
गुजरी पेठे मध्येआहे ना?
काय माहित?
तर मला काय माहित आहे मग?
काय माहित नाही.
तुझं कॉलेजचं लोकेशन कुठे आहे रे, बावड्या बावड्यामध्ये कुठे?
पवड्यामध्ये आरटीओ ऑफिस च्या मागं.
आर टी ऑफिसच्या माग होय पोवड्याचा जिल्हा कोणता यतोय मग,
काय माहित नाही हो.
मग कॉल कस चला आयडी वर वगैरे असणार की तुझ्या त्या
आयडीवर नायो.
असलं कसलं आहे तुमचं कॉलेज हे.
इंटरनॅशनल कॉलेज आहे आमच.
इंटरनॅशनल कॉलेज आहे कॉलेजचं नाव कोणतं आहे.
बापू,
ह... बापूजी साळुंखे.
हम्म माहिती आहे तरी विचारता कशाला.
बापू वरून मी अंदाज मारारलो ओ.
म हॅलो!
बोला की?
तुम्ही पण जरा बोला की?
म बोलायला नव.
म बोला कि मग,
तुम्ही शांत बसला आम्ही काय करू त्याला,
अहो तुम्ही काय तर बोला ना दादा.
हॅलो!
हॅलो!
हा...
बोला की?
नॉनव्हेज मध्ये कुठल कुठल प्रकार असत्यात.
चिकन, मटन, अंडी, बोकाड बोकाड म्हणजे मटणच की आस काय करालयसा हा काय करालयसा.
मला माहित नाही ओ. त्याला तू खा तुला नाही आम्ही खाईत नाही म्हणून तर विचारायला लागलोय तुला, हॅलो हा.
थांबा काय दोन मिनट.
हा थांबलोय बघा.
बोला.
चिकन मटन आणि ते त्यामध्ये मासांच्या मध्ये प्रकार आहेत ना नॉनव्हेज मध्ये.
हाएत की म पापलेट हाय सुरुमई हाय अ आणि परत कुठल कुठल आहे माहित नाहीय ओ
तुम्ही खाताय का नाही मास.
का खाईत नाही ओ फक्त चिकन खातो चिकन. चिकन खातोय हो नुसता मासा कवा खाया नाही.
होय काय कल होय काय कोकणला कधी गेला नाही काय तुम्ही?
नाही ओ.
फिराय बिरायला जाशीला का नाही घरातली गाडी घेऊन तुमची गाडी आहे स्वतःची आणि मग.
अहो पैसे नाहीत ओ आमच्याकड
का ओ बस कामाला लावतोस की तू चांदी फिर चांदीच्या कामाला.
हो सपल कि ते पैसे आम्ही का सांगाव.
आम्ही का सांगाव म्हणजे मला सांगा नको?
आम्ही सांगताव तुम्हाला तुम्ही सांगा गावाला.
मग गावाला कस काय सांगू आमी तुमच माझ्यापाशी ठेवणार
समजणे वालो को इशारा काफी है.
हा हा हा मग आणि काय?
मग काय नाही.
आज कॉलेजला गेला होतास काय?
गेला होतो.
गेला होतास मग काय काय सूध शिकवल. विषय कोणते कोण हा.
गुरुपौर्णिमा होते.
हा
त्यामूळ कायच तास झाल नाही.
मग शिक्षकांच्या पाया वगैरे पडलास?
शिक्षक नव्हते आमची ग.
आ
आमच्या इथे शिक्षक नवतीत.
मग कोण होते टीचर होते का?
आम्ही बाहेर होतो.
ग्राउंडवर.
ग्राउंड वर बसलेलो निवांत मोबाईल बघत.
पप्पा मम्मीच्या पाया पडलासा का नाही मग तो आणि दादा सकाळी काय दपत्तर वगैरे पाहिजेत वाटत तुला?
हो
बघ भेटल का नाही?
भेटल ना.
हम्म घेत कोणाच घेऊन गेलास?
थांबाअ जरा दोन मिनिट
हा
काय तर व्यालय,
ऍपमधन बाहेर येऊ नका एवढं करा म्हणजे बास.
आह
अँप मधन बाहेर येऊ नका एवढं करा म्हणजे बास म्हंटल.
बाहेरच हाय ओ अँप मधून बाहेरच आहे मी रीलल्स बघत बसलोय बघा.
रीलल्स बघत बसलायसा हा हा हा. मग रीलस मध्ये काय आलंय सध्या आता टॉपला काय आहे रीलल्स मध्ये?
रेल्स ला टॉप मध्ये रेल्सला टप मध्ये काय सांगू काय माहित नाही.
मग कशाला रिल्स बघालाय ओ दादा.
आम आम्ही का सांगाव तुम्हाला,
सांगू नका गावाला मला तेवढं सांगा.
नाही सांगणार.
तुम्ही रील्स वगैरे करताय का?
नाही ओ करत.
करत होता की आधी तुम्ही रिल्स, तुमचा दादा करतोय का? मग,
कोण करत नाही.
कोण करत नाही?
नाही.
हा हा हा
हम्म
हम्म मग,
मग न्हानीत.
तुम्ही अस का वाकड्यात बोलताय हो?
वाकड कुठ बोललोय.
सरळ बोला दादा.
सरळ बोललय.
कस,
सरळ.
सरळ हा मग, समु दादा कुठे गेलाय?
काय माहित नाही ओ.
कॉलेज ला गेलाय नव. सकाळी भेटला तो मला. म्हणून तुला विचारालोय कन्फर्म करून घ्यालोय, समुदादा कॉलेजला गेलाय काय?
आला नाही वाटत ओ अजून, काय माहीत नाही मला.
माहित नाही व्हय तुम्हाला. हा हा अजून दोन मिनिटयेत बोल. मग मग आणि काय मग काम काय झालं तुमच्या मोबाईलला बघा. नाही अजून दोन मिनट हाय व्हय, हॅलो. हा फोन ला काय झालंय, फोन काय लगेच हँग होत का काय?
नाय ओ हँग नाही.
म,
कोनाला बी आवरत नाही ओ फोन त्यो.
तुम्हालाच आवरण झालय, कोणाला आवरायची काय गोष्टय.
फोन मला कळाल आवरतेय.
आवरना झालाय ना तरी पण. दत्ताच्या मंदिरला येणारे काय? जेवाय तीथ आज. ह.
बोला.
दत्ताच्या मंदिरला येणार आहे काय म्हटलं?
नाय हो, आम्ही उपरीला चाललोय दत्ताच्या मंदिरात.
शेंदरे कॉलेज समोर? कोण कोण जाणारेसा?
आम्ही जाणार आहे की, तीन, चार, पाच, सहा जण जाणार आहे.
होय. इथं रेंद्रा तळ्यावर पण तिथं जात नाही सा काय?
तिथं ज गेलतू परवा दिवशीला. साप दिसल्या पासन जाईना हो.
कुठ तिथ तिथ तळ्यावर?
होय, तळ्या तळ्यात दिसला तळ्यात.
तळ्यात दिसला? मग काय तुमच्याकडे याल, एवढा मोठा होता? कोण कोण बगितलासा?
मी आदित्यदादा, प्रर्णवसुतार, आदित्य आ भैया, अजिंक्य बागडे. एवढी जणच गेलतो.
हा आणि तो आदित्य काय तर वर्क फ्रॉम होम काय तरी करलाय नव?
काय माहित नाही हो. पहिला मैं त्यो लाव लई त्याला विच्चारलो
हा.
पहिला तीन हजार रुपये द्यायचे त्याला
बर. आदित्याला द्यायचं? बर.
आदित्यला म्हणजे ते काम कोण, कोणाकडे हाय ते.
हा.
तेनी त्यांच्याकड द्यायचं, म तुम्हाला पहिला स्टार्टिंग दहा हजार.
आणि तिथं काय काम करायचं नेमकं? सेल कराचाय? ह.
तर फॉर्म, काय गोळा का काय कराय जायचंय. अपलोड, फॉर्म अपलोड करायलात वाटतं.
व्हय.
एका फॉर्म अपलोड कराय दहा मिनिट जातात. पाच ते दहा मिनिट. मग तसा हजार हजार काय पाच हजार, हा पाच हजार करायचाय.
ह.
मं ते केल्यावर मग किती पगार आहे वाटतं, महिन्याला दहा हजार स्टार्टिंग आहे वाट
आपण काम करू त्याच्यावर आहे काय ते?
होय
व्हय काय? म त्य तो करा लागलाय पैसे भरून?
त्यो करालाय की, आता त्या हाताखाली घेणार आहे दोन चार.
हाताखाली घेणार दोन च म पहिला तीन हजार कंपल्सरी भरलाच पाहिजे व्हय?
व्हय.
हम्म हम्म बरं बरं चालतय. विचार, ठेव फोन झाला.
कामापुरता आहे का तुम्ही
कामापुरता आहे तुम्ही
कामापुरता